म येतय का आवाज, आवाज येतय का?
हॅलो.
येतंय का आवाज?
अ हॅलो.
हॅलो . येऊन राहिला का आवाज, मला येतंय ना.
हॅलो हॅलो.
त्यातच ठोकायचं मग.
ह हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो, डिच्या डिचँग डिच्या डिचँग. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज येत आहे का तुम्हाला? म्हंटलं हं.